हॅलो हॅलो, नमस्कार कसे आहात तुम्ही. हॅलो,
हॅलो,
हॅलो,
हा तुम्हाला आवाज येतोय का?
हॅलो,
हॅलो,
हॅलो, बोला ना.
हा बोला, काय म्हणताय कसे आहात तुम्ही?
मी ठीक आहो, तुम्ही कसे आहात? हॅलो.
हॅलो,
तुम्ही कसे आहात म्हटल?
मी छान आहे तुम्ही कशे आहात.
मी पण छान आहे.
हा तुम्ही अ अ काल मॉलमध्ये गेले होते चार तास फिरले दोन ड्रेस आणि एक पर्स मुलासाठी ती खेळणी मजा आली तू तर ऑनलाईन शॉ शिवाय हलत नाहीस काय मिळत ग त्यात
वेळ वाचतो मी काल रात्री अकरा ला ऑर्डर केली कुर्ता बेडशीट मोबाईल कवर आज दुपारी डिलिव्हरी आली. चार ता ट्रॅफिक पार्किंग गर्दी वाया घालण्यात मी त्यात मूवी बघितली
पण अं पण ग कपडे घालून बघितल्याशिवाय अं कस कळणार साईज कुठली रंग वेगळा आला अ मटेरियल खराब निघाल तर मॉल मध्ये अं ट्रायल रूम होते. त्याने फॅब्रिक चे चेक केले फिटिंग बघते.
अग आता रिटर्न पॉलिसी सात ते तीस दिवसांची असते घरी ट्राय कर. नाही आवडलं तर पिकअप फ्री शिवाय साईस स्टार्ट असतो ना माप टाकली की परफेक्ट येतं आणि रिव्ह्यू फोटो बघायचे क कस्टमरचे
रिव्ह्यू पण अं अ फेक असतात. खाल्ली अं पेड रिव्हिव्ह मी एकदा ऑनलाईन आ स्किल अ सिल्क सा साडी घेतली फोटोत अं शायनिंग घरी आल्यावर आ पोलि स्टर निघाली तीन हजार रुपय वाया दुकानात असं झालं असत.
मान्य फ्रॉड होते पण लोकात दुकानात पण होते न प्युअर कॉटन मधून सि सिंथेथिक देतात ना फरक एवढा की ऑनलाइन मध्ये तू क कंपनीला रेटिंग देऊ शकतेस. तक्रार करू शकतेस दुकानदार घेतल ना आता आमची जबाबदारी नाही म्हण तो
हो पण टच आणि फील प परफ्युम घ्यायचा असेल लिपस्टिक शेड बघ बघायची असेल तर डायरेक् टेस्ट कराव अं लागत. ऑनलाइन स्किनवर रंग वेगळा दिसतो.
हंड्रेड पर्सेंट बरोबर पण ब्युटी-ब्युटी परफ्यम शूज हे यात ऑफ-ऑफलाईन बेस्ट पण मी लिपिस्टिक शोरूम मधूनच घेते पण बुक्स, इलेक्ट्रॉनिक्स घरचे सामान, बेडशीट त्याला कशाला टच स्पेसिफिकेशन्स वाचले की झालं आणि प्राईज
आणि हा प्राईजचा मुद्दा पण मान्य ऑनलाईन स्वस्त असत पण सेलच्या नावाखाली आधी एम आर पी वाढवून मग डिस्काउंट दाखवतात सत्तर पर्सेंट ऑफ लिहिलेलं असत दुकानात तेच चाळीस टक्केंनी मिळत.
म्हणून प्राइज म्हणून प्राइज कंपॅरिझन करायची प्राइज हिस्ट्री ॲप्स आहेत. गेल्या तीन महिन्यात काय रेट होते ते दाखवतात. आणि बँक ऑफर कॅशबॅक का-कॉइन मी गेल्या महिन्यात पन्नास हजारचा फोन बेचाळीस हजारात चा घेतला. शोरूम मध्ये अठ्ठेचाळीस, साडे अठ्ठेचाळीस सांगत होते.
हो पण डिलिव्हरी चार्जेस, फ्री डिलव्हरी चारशे नव्या्नव च्या वर मग नको असलेलं पण घ्यावं लागत.
प्लॅनिंग करायची. महिन्याच किराणा, मुलाच सामान एकत्र ऑर्डर कर. मी सबस्क्रान सेव लावलय तर दर महिन्याला डिजर डिटर्जंट, तेल ऑटोमॅटिक येतं हंड्रेड पर्सेंट एक्स्ट्रा सूट दुकानात कोण देत?
अ... दुकानात बार्गेनिंग होतं ना मी साडी घेताना भाऊ अं दोनशे कमी करा म्हटल की करतात ऑनलाईन भाव फिक्स, शिवाय ओळखीच्या दुकानात उधारी मिळते अडचणीला उपयोगी.
बार्गेनिंग टाइमपास आहे मला ऑकवर्ड वाटतं. आणि उधारीचा टेन्शन कशाला क्रेडिट कार्ड आहे, ईएम आय आहे झिरो पर्सेंट ईम आय वर फीज घेतला मी. दुकानात व्याज लावतात.
ई एमं आयच जाळं आहे ते सवय लागते. मग गरज नसताना पण घेतो स्क्रोल करताना पण बाय नाव दाबल जात. महिन्याला बिल बघून अं शॉक.
सेल्फ कंट्रोल हवा मी विशाल-विशाल लेस्ट मध्ये टाकते.
चौऱ्यांशी तास विचार करते अजून हव वाटला तरच घेते ऐंशी पसेंट वस्तू
वगळल्या जातात ऑफलाईनमध्ये दुकानदार मॅडम घ्या म शेवटी पीस इमोशनल ब्लॅकमेल करतात ना?
हं हं हे खरंच आहे तुमच्यावरच शोभेल डायलॉग पण ग शॉपिंगचा अनुभव मैत्रिणीसोबत मॉलमध्ये जाणं, फूड कोर्ट खाणं विंडो शॉपिंग तो अं विकेन्ट प्लॅन असतो.
सोशल ऍक्टिव्हटी म्हणून ऑफलाईन बेस्ट पण फक्त खरेदीसाठी जायच तर टाइम वेस्ट ना. पेट्रोल पार्किंग शंभर रुपये चार तास त्या वेळेत मी फिलायन्स प्रोजेक्ट करून दोन हजार कमऊ शकते.
प्रॉफिट कल प्रॉफिट कल एकदम पण अं इमिजिट नीड आज संध्याकाळी पार्टी आहे ड्रेस फाटला ऑनलाईन काय दोन तासात येईल
आता दहा मिनिट डिलिव्हरी पण आली लिंकिड झेपटो किराना गिफ्ट केक कपड्यांसाठी मिन्त्रा तीस मिनिट काही शहरात पण हो इमर्जन्सीच्या दुकानात बेस मेडिसिन फुलं
हो अं
हॅलो
आणि रिटन्सचा त्रास पॅक कर लेबल लाव अं कुरिअर वाला कधी येईल वाट बघा मग एकदा पंधरा दिवस लागले अं रिफंड यायला.
आता यूपीआय रिफंड इन्स्टंट येतो आणि इझी रिटन्स ऑप्शन आहे. कुरिअरवाला घरी येऊन पिकअप करतो मी तर बॉक्स पण नाही ठेवतं ओरिजिनल पॅकिंगमध्ये परत देते प्रॉब्लेम नाही.
लोकल अं इ इक इकनॉमिक इकॉनॉमीच काय आपण स ऑनलाईन घेतलं तर गल्लीतली दुकानदार उपाशी मरतील त्यांची मुलं शिकणार कशी
वॅलिक पॉइंट, म्हणून मी भाजी फळं दूध अजून लोकांना कडूनच घेते यू पी आयने पेमेंट करते. त्यांनाही फायदा, बॅलेन्स हवा. सगळं अमेझॉन नाही आणि छोटे दुकानदार पण आता ऑनलाइन मिस्ड होताय जिओ मार्ट, डॉट पे वगैरे वगैरे.
क्वालिटी इश्यू. इलेक्ट्रॉनिकस् घेतलं खराब निघालं तर सर्विस अ सेंटरला कोण जाणार? दुकानात घेतलं की तोच बदलून देतो.
ब्रँड वॉरंटी सगळीकडे सेम ऑनलाइन बिल जीएसटीवाला असतो. सर्विस सेंटर - - ॲक्सेप्ट करतात. उलट दुकानदार - - आमच्याकडून घेतलं नाही म्हणून टाळाटाळ करतात. कधी कधी मी लॅपटॉप ऑनलाइन घेतला. दोन वर्षत मदरबोट गेला. कंपनीने घरी येऊन रिपेअर केला फ्री.
अ सेफ्टी कार्ड फ फॉड ओ टी पी अ रक्कम स्नॅक माझ्या मावशीने वीस हजार वीस हजार गेले. फेक वेबसाईटवर ऑर्डर केली.
डिजिटल लिटरसी हवी. फक्त - - ऑफिशनल ऍप, एसटीडी पे साईट, कोड ऑप्शन, काइच सेव्ह नाही करायच, दुकानात पण काय होते ना. रिस दोनीकडे यूपीआय बेस्ट पिन टाकल्याशिवाय पैसे जात नाही.
क्लो क्लोदिंग मध्ये, एक प्रॉब्लेम ऑप्शन पॅरालिसिस आ पॅरिलिसेस, एक दहा-हजार ड्रेस स्क्रोल करत बसते. शेवटी काहीच घेत नाही, दुकानात वीस-तीस मिनिट ऑप्शन एक तासात निर्णय.
हो आता दोघही जागेचे अलग-अलग फायदे आणि नुकसान आहे. खूप चांगल वाटत तुमच्याशी बोलून.
हो, हो छान वाटलं ह्या मुद्द्यावरती बोलून अ धन्यवाद.
हो धन्यवाद लवकरच मिळूया आपण.